हॅलो!
फिरायला जायचं
फिरायला जायचं आहे बरकीला जायचं आहे तू कधी फ्री आहेस? उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये जाऊया की.
मुलं कोण कोण येणार आहेत?
मुले आहेत एक दोन तीन जण आ नाव सोहम, केतन आणि राज म्हणून आहे. आपण सर्वजण मिळून बरकीला जायचं असं माझ्या डोक्यात प्लॅन आहे.
आणि त्यांच कॉलेज?
कॉलेजचं काय त्यांना मला वाटतं सुट्ट्या असतील. त्यामुळं ते एक तास येतो बोलले आहेत मला.
ते पेपर चालू आहेत बोलत होतीत.
आता पेपर त्यांचे संपले असतील मला वाटतय त्यामुळे त्यांनी मला फोन के कॉल फोन केला होता.
त्यांना स त्यांना संध्याकाळी फोन लावून विचार!
हा बघतो मी संध्याकाळी त्यांना फोन करतो काय म्हणत्यात बघतो आणि तुला मी सांगतो की.
आणि अजून कोण येणार आहे बघ!
हा बघतो अजून कोणकोण आहेत, अ कुठं जायचं फिरायला म्हणत होतास?
बरकी धबधबा!
बरकी धबधब्याला का?
आणि ती तिघं सोडून अजून कोण येतात काय बघ.
बरं बरं बघ तो अजून कोणको आहेत का जर असली तर मी तुला सांगतो सौरभ कुरने येतो म्हणत होता तर तो काय झाला?
सौवरभ कूरणे त्याचं काम होतं बोलत होता तो.
तो नाय काय मग?
आ!
को कोणत्या मार्गी जायचं आहे?
कोडोली!
वारणा कोडोली मार्गे?
हा!
जवळ कोणत्या लोकेशन जवळ कोणत्या ठिकाणाहून पडतंय पहा मग त्या ठिकाणाहून आपण जाऊ. हा हा जेवणाचं कसं काय काय करायचं?
जेवण येताना जेवायचं बाहेर जाताना नाष्टा बाहेर.
असा आहे होय! बघू सौरभ बोलत होता माझ्याकडे गाडी नाही त्याच्याकडे गाडी नाही आहे. मग त्याला कुणाच्या तरी गाडीवर घ्यायला लागणार.
हम्म!
त्यामुळ बघू त्यामुळे बघ कोणती गाडी आहे का अजून एक!
पैसे किती काढायचे?
पैसे खर्च आपल्यावर हाय सगळा करणे पेट्रोल सोडून पेट्रोल गाडी सोडून बाकी तिथं तुम्ही काय खर्च कराल तो आपला आपला जेवना चा ते आस आहे.
तरी अंदाजे किती येईल?
पंधराशे पर्यंत जाईल.
पर पर्सन
हा पंधराशे पर्यंत जाईल असं मला तरी वाटते बघू बघू त्याच्यापेक्षा थोडा कमीच येईल.
हे पण त्या तिघांना सांगायला पाहिजे.
होय सांगायला पाहिजे संध्याकाळी आपण एक काम करूया व्हॉट्सअपवररती ग्रुप करूया. त्यावर ते सर्व बोलायला लागणार.
हम्म बोलूया की तू ग्रुप तयार कर संध्याकाळी आणि सगळ्यांना ऍड कर.
हा तसं करतो मग संध्याकाळी मी ग्रुप तयार करतो. हा चालतेय मग तसं करूया.
क गाडीमध्ये पेट्रोल किती रुपयाच लागणार.
गाडीमध्ये पेट्रोल तरी इथे टाके फुलच करायला लागणार. टाकीे फुल केले की सातशे पर्यंत जाईल सातशे, आठशे पर्यंत जर टाके एकदा फुल्ल झाले की मग काही प्रॉब्लेमच नाही जाऊन येत त्या परत गाडी परत कोल्हापुरात.
नाहीतर की सौरभपूर्णेची सीएन जी कार आहे काय बघूया.
त्याची कार सीएन जी बघायला पाहिजे का? मग ते माझी
नाहीतर, नाहीतर निलेशची मग इलेक्ट्रिक कार
हा तसं पण चालेल थोड इलेक्ट्रिक कार कारण पाचशे चाळीस किलोमीटर रेंज देते ती.
हा.
मग बरंकी कायले लांब नाय इथले त्या जवळच आहे. मग तेच मी आहे घरी.
हम् हम हम
तू कुठे आहेस ओला मधे आहेस काय? हम् हम्म हम्म सौ निलेश राऊतवाडीचुबा पण आहे.
राऊत ओढूपेक्षा आणि दुसरं काय राध नगरीय.
हा राधानगरी पण आहे सोर धबधबा राधानी धबधुबा बधुबा नाही धरण आहे.
सगळ्यात भारी लोणावळ्याला जाऊया चला लांब.
लोणावळा लोणावळ्याला पण चालतय गेल्यावर पण. माझं जर मत हाय हिथल्या हिथं तर जवळपास थोडे दिवस थोडे जाऊ. बघू सर्व ग्रुप आला नाही एकत्र.
एक सुरुवातीलाच आपण बाहेर जाऊया,
अरे! अजून, अजून मित्र आपली सर्व इथ नाही आहेत. मग त्यामुळे हा हा त्यामुळे सगळं अवघड होते सर्वजण असले तर मग चालते आपण दोघं, तिघं. चौघंजण जाऊ शकत नाही तिकडे.
हा हा हा
असं आहे ना.
मग
त्यामुळे मी म्हणतो आहे की,
आता संध्याकाळी काय करणार आहेस?
संध्याकाळी काय नाही थोडं बाहेर जाणार होतो पण का बोलकि तुझं काय काम आहे का?
सगळ्यांनाच बोलूया की फिरायला जायचं विचारयला.
हा मग संध्याकाळी तसं करू आपल्या गल्लीमध्ये बोलवू संध्याकाळी सर्वांना. आणि काय म्हणतात बघूया.
हा
हे आता काय बघू सौरभच्या तरी काय म्हणणत आहे असं मला वाटत नाही.
पाऊस आहे काय तिकडं?
पाऊस मगाशी होता थोडाफार आता काय नाही आता ऊन हाय खडकडीत.
इकडे पाऊस आहे जास्त.
जास्त इकडं काय नाही इकडं उन आहे कडकडीत पिकांचं आमच्या असं वाटतात एक पिकं कोंमजतील.
आणि गणपती ला येणार आहेस काय मुंबईला?
गणपतीला मुंबईला मी येणार आहे की.
त्या तेच आणि बुक करायला पाहिजे आपल्याला तिकीट.
हां होय ते पण आहे.
हम्म पैसे साठवलास काय?
पैसे किती खर्च येतोय साधारणपणे?
आपण चार, पाच दिवस जाणार आहे म्हणजे नऊ, दहा, आठ, सात, आठ हजार रुपये खर्च येईल.
सात, आठ हजार पर्यंत जातोय.
हां तिकिटाचं धरून.
तिकीट तेन धरून सगळं होय. ठीक हाय बघूया की पैसे साठव झाले की मी सांगतो मग जाऊ.
बग बघ दोनच महिने राहिल्यात फक्त सप्टेंबर मध्ये गणपती आहे, विसर्जनला आपल्याला जायचंय तिकडं.
विसर्जन ला काय हां दोन हां दोन महिने पुरेसे आहेत पैसे साठण्यासाठी.
हां हां हां त्यात तिथं त्यात तिथ गेल्यावर कपडे आणि घ्यायला पाहिजेत.
होय ते पण आहे कपडे कुठे मिळतात कपडे तिथ मुंबईमध्ये कुठ?
बंड्रा
बँड्रा मध्ये मॉलमध्ये आहे का?
हां.
हां.
मग बघ तुझ काय होतय त्यावेळी आणि यातली कोण येत्यात काय बघूया तिकड फिरायला.
सौरभ बी येणार आहे तिकडे फिरायला.
होय सौरभ मला बोलला होता आता काय करतोय काय माहीत त्याला फोन लावून बघतो की संध्याकाळी आणि. नाही आज संध्याकाळी जेव्हा असं गिफ्ट येत नाही येणार आहेत त्यावेळेस विचारतो मुंबईला आपण कोण कोण येणार आहे म्हणुन?
हां हां हां बघ मग काय होतय मुंबईला जाणार असलासा तर मला पण त्यावेळी फोन करा मी पण येतो.
हां.
बुकिंगच्या आधी मला कॉल करा मी तुम्हाला सांगतो कन्फर्म काय हाय ते.
हां हां.
म्हणजे कस कॉलेज सुरू आहे की
पेपर?
पेपर झालं परवा आता सुट्ट्या हाईत. फर्स्ट इयर नाहीे सेकेंड इयर
आता थर्ड इर ला जाणार आणि जॉबचं काय
जॉबचं बघूया आता कॉलेज तर पूर्ण होऊन दे पहिला.
हं तरी पण स्किल्स काय तर पाहिजेत.
होय ते पण आहे स्किल्स पाहिजेत स्किल्स मॅटर करतात ना खूप
हम्म हम्म
तुझं काय आता?
कॉलेज झाल की आता फर्स्ट इयर आता सेकंड इयर ला.
हं हं हं सेकेंड इयरला होय. हम् ते माझ एक मित्र आहे. त्याला तुझ्या कॉलेजवरती ऍडमिशन घ्यायच होत तर त्याला काय काय प्रोसेस करावं लागणार?
फोन करायला सांग मला.
बर बर ठीक आहे डॉक्युमेंट वगैरे त्याला पाहिजे काय काय कागदपत्र जवायला जाऊया की
कुठे जायचं
बघ की तुझ्या हयान कुठं आहे काय जवळपास चांगलं हॉटेल
हायत काय नंगली
हा.
हम् चालते की महातका म जावूया एवढं काय हॉटेल चांगलं पाहिजे फक्त आहे न्हवं चांगलं
चांगलय.
बरं मग बघ काय होते आणि कोण येते काय बघ नाय त आपला पण दोघं जाऊया.
बरं बर बघतो बघतो ते तुमच्या घरात कुत्र्याचं पिल्ल झालेलं दिलासा काय?
कुत्र्याच पिल्ल हाय बघ कोन पाहिजे काय सांग कोणालातरी देणार आहे पाळायला. पैशाने काय देणार नाय तसच देणार हाय फुकट.
का रे फुकटच
हो अरे काही आता आपण पाळलय आणि कशाला त्याची किंमत करायची म्हणून तो फुकटच देणार.
हूं हूं हूं हूं हूं बघतो घे कोण किती महिन्याच आहे.
आता सात महिना वा
सात महिन बघायला पाहिजे एक्या मित्राला मित्राला पाहिजेल होत बघायला पाहिजे.
मादी हाय मादी खर
बघतो की त्याला विचारून
बघ त्याला विचारून तो नर नाही माधी आहे त्यामुळे तो नर माधी शक्यता घेत नाहीत रे कोणं
असंय काय?
हा माधी कस पिल्लावर होते ना तिला त्यामुळ ती ती दुसऱ्यांना घाण वाटते मग ती पळाय बघत नाहीत.
हा हा
त्यामुळे त्यो बघ पाळतोय काय जरी नाही पाळला तरी जामागून असच हें हाय रे शिकारीच कुत्रा आहे.
शिकरीच कारवाण.
अ कारवान कारवान कुत्र असंल्यामुळं कस शिकारीला जाते दोन दोन तीन तीन सस जबड्यात असतात.
हा परवा ते सुहास बरोबर गेलेला असा काय तुम्ही
होय बांगडी नाव हाय बघ आमच्या कुत्र्याच
तर त्या माळवीच्या रानाच्या तिथं कुठ तर ससे पकडायला.
हा बघते अरे तुला कसं माहित तू बघितला होतास वाडतं.
हा बघितलेल मी
सुवास तो माझा मित्र आहे खास रे एकदम त्याच्यासोबत मी जातोय सारखं
जेवायला जाऊया आता घे उद्या राहू दे सगळं आणि आज मुलांना मुलांना बोलव आज सगळ्या जाऊया काय होते बघूया.
ठीक हाय ठीक हाय बघतो सौरभ कुर्णीला मी सांगितले जाऊया म्हणून जेवायला. त त्यो म्हंटला होता ना जाऊया की फिक्स
संकेत आलाय बघ संकेत बघू का?
संकेत काय इकडं काय करायला आलाय.
आतना वरड की चालतेय बघ का होतय ठेवू काय
हा चालते चालते ठेव
हा